हा हॅलो.
हा नमस्कार ताई.
हा नमस्कार.
हा कशा आहेत.
हो मी मस्त तुम्ही कसे आहात.
ह तुमच्याकडं पाणी वगैरे येतं वेळेवर. नाय आलं आज.
पाणीच आताच आ. हा आता सध्या येतय आता पावसाळा सुरू झाला ना. त्याच्यामुळ आता जरा येतेय पाणी. पण पण आता जून पाऊस कसा. जून पासून सुरू होत तर मग ह्या वर्ष कस. कसं झालं जून मध्ये पाऊस पडलाच नाही. तर जून महिन्यामध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती. तर आमच्या इथं दिवसाड पाणी येत होतं त्या त्यावेेळेस.
होय ह आणि कसं पाणी तर आपलं मेन जीवन आहे ना. हम् पाणी असेल तर आप पण व्यवस्थित आहेत आणि पृथ्वीवर एवढं पाणी आहे. शंभर टक्के. पण नव्याण्णव टक्के तर पाणी आहे तर त्यातला एकच टक्का आपल्याला पिण्यासारखा आहे. आणि पाण्याचं कसं. अ एवढे समुद्र वगैरे आहेत पण ते काही पिण्या योग्य नाहीत ना. ज पावसाचं पाणी वगैरे जर असं वेळच्या वेळेला पाऊस ते पडला तर अप्या. आपल्याला पाणी उपलब होतं बोर ला. किंवा असं धरणं असतात किंवा आपल्याला त्या धरणातून. पाणी मिळतं आपल्या शहराला. तर पाऊस पडला तरच मिळ ते नाही तर मग आठ दिवसाच पाणी चार दिवसाच पाणी आठ दिवसाला येतं आठ दिवसाला येत. असेल तर पंधरा दिवसाला येतं असं होतं ना. आणि आपल्या पिण्याच्या पा आपल्याला जस प्यायला पाणी ला गत तसं शेतीला पण पाणी लागत वेगवेगळे उ द्योग असतात अ आपण बघतोय ना पाण्याशिवाय तर कुठलं काहीच होत नाही. स्वच्छता करायला पाणीच लागतं. हो नाही आणि आपल्या मानवाबरोबरच. च प्राण्यांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं असत पाणी. ते तर पाण्याशिवाय राहू शकत नाहीत त्यां म्हणजे आवश्यकच आहे पाण्यामुळेंच आपल्या आजूबाजूला म्हणजे. पृथ्वीवर हिरवळ जस निसर्गरम्य वातावरण तयार होत ना जसं पाऊस. पडल्यावरच होत तर तसं. तर आपल्याला हे म्हणजे पावसाळ्यातच सगळीकडे बघायला पण छान वाटतं ना आपल्याला. हम् सगळीकडे हिरवळ हिरवळ असते. हां तर या वर्षी उशिरा पाऊस झालाय मग. तर झालंय तर चांगला झालाय सगळीकडेच पाऊस मग तुमच्याकडं का आहे आता पावसाचं.
आमच्या इथं जून महिन्यामध्ये. पा पाऊस नव नव्हता आला तर पाण्याची टंचाई निर्माण झाली होती ती तुमहाला. दिवसाआड पाणी येत होतं काय काय ठिकाणी तर आठवडयातून दोनच दिवस पाणी येत होतं. मी जिकडे राहते त्या भागातातरी दिवसाड पाणी होतं.
हा टंचाई निर्माण होती. तेन मग त्यासाठी आपण पाण्याची थोडी बचत पण केली पाहिजे ना? वाचवलं पण पाहिजे पा मुबलक पाणी असत तेव्हा आपण वाचवलं पाहिजे ना.
हो तेच नां‌.
हो ना पाणी जमिनीत जास्त मुरवलं पाहिजे.
हम्म म्हटल्या जुलै महिन्या स्टार्ट झाला. त्यावेळेस चार पाच दिवस भर भरपूर पाऊस पडला त्यामुळे आता आता डेली पाणी येते रोज पाणी येते.
हो ना मग पावसामुळं तर सगळ्यांचं जीवन आहे. हम्.
हो.
आपण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे अमं. योगे वापर करू शकतो ना आता समजा. बघा बऱ्याच जण अस ब्रश करत. किंवा आता भांडी वा असताना शहराच्या ठिकाणी. तर अस नळच असत. कडकिंग केले मग बश करताना भांडी घ असताना पण. थोड मोठ्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेऊन ते थोडस अस.
ते नाही तरर मी बऱ्याच ठिकाणी बा बघात कसं. लिरा सरस करायलेले असते नळ तसात चालू असतो. ते आ त्यांचे म्हणजे टीथब्रश करत असतात. आणि तसच नळ चालू ठेवतात. परत भांडे घासताना पण तस सगळा नळ चालू फुल. पाणी ठेवायचं आणि एक एक ते हे करत बसायचं तर तसं न करता. थोडस तेव्हा पण आपण म्हणजे त्याचा कमी उपयोग केला. पाहिजे ह वा म्हणजे थोडं वाचवलं ते्हा पाहिजे तेव्हा किंवा कपडे धुताना आपण आपण बकेटचा वापर केला पाहिजे आणि आंघोळ ते करताना पण बरेचदा शहरात तर हेच राहत ना शॉवर वगैरे मग ते कस एक बकेट गेली का चार बकेट यूज केला त्याचा म्हणजे असं लक्षातच ये. नाही ना त्यांच्या मग ते पण थोडस वाचवलं. पाहिजे अ तेे आंघोळ बकेटमध्येध्ये पाणी घेऊन असं केलं पाहिजे. किंवा समजा कोणाच्या घरातले नळ वगैरे असतात बघा बऱ्याच ठिकाणी. गळा लागले अस. थोडं थोडं पाणी टिपकत असतं त्यांना काही त्याचं एवढं महत्व वाटतं. वाटत नाही जेव्हा पाणी असतं तेव्हा हो की नाही जेव्हा पाणी नसतं तर मग अ.
त्यावेेळेस मग त्यांना पाण्याची किंमत कळते.
हा किंमत कळते मग तेव्हाच त्यांनी नळ व्यवस्थित दुरुस्त. करून घेतले पाहिजेत अ तस तर आता. शहराच्या ठिकाणी तुम्ही तर शेजारी पाजारी आपल्या बघतायच. सगळंजे जंगल वगैरे तर ते तोडूनच मोठमोठ्या इमारती मोठमोठ्या. फॅक्टऱ्या होत आहेतच. अ तयार होत आहेत हो ना त्याच्यामुळ मग. ग जमिनीत पाणी पण कमी मुरत ना.
हो त्याच्यामुळे तर मग पूर वगैरे येतात पाणी जायला जागाच नाही उरत कुठं.
हो मग जमिनीमध्ये पाणी नाही मुरलं तर मग पावसाचं पण कसं तुटवडा निर्माण होतो ना. त्याला हे होत
हो
नाही काही वृक्षारोपण जर कि. केलं तर चांगला बाघा. जमिनीमध्ये पाणी मुण्यास मदत होईल. तर आता ही सरकारचीच जबाबदारी नाही नुसता. पाणी वाचवायची आपली पण आहे ना असं म्हणून सांगितलं थोडस तुम्हाला की. प्रत्येक नागरिकांना आपाली जबाबदारी घेतली पाहिजे जस की आता. पण बोलला तस घरातले नळ वगैरे. आवर चौचा कमी हो वापर केला पाहिजे हो ना असं वाटतंय मला तर
बरोबर आहे आणि पाणी पियला पण आमच्या इथं जून मध्ये तर नव्हता पाऊस जुलै स्टार्ट झाला त्यावेेळेस पाच सहा दिवस इतका जोराचा पाऊस पडला ना कि चार दिवस आमच्या इकडे लाईट नव्हत आणि पिण्याचं पाणी नव्हतं अे टेंशन पा वे बल्ंग तडे आमच्या इथ खाली साचलं होतं गाड्या बिड्या पूर्ण अर्ध्या अशा अर्ध्यापर्यंत भरल्या होत्या जायलाला रस्ताच नव्हता असं झालं होत मग नंतर त्याला तीन चार दिवसांनी पाणी झालं नितळ हा नितळ त्याच्या नंतर सुरू झालं सगळ्या सोयी लाईट पाणी आता ते कसं भरपूर पाणी साचल्यामुळे हा आता आता आता व्यवस्थित पाणी आहे आता पहिला कस दिवसा आआडच येत होत पण आता जुलै स्टार्ट झाला. त्याच्यामुळे रोज पाणी येतील. आणि ते कच जुलैमध्येध स्टार्टिंगला जास्त पाऊस पडला होता ना.
हा जुलैमध्येध्ये पाऊस पडला. मग नंतर सगळ्यांनी शेती ते नांगरून ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं ना. मग पेरणी झाली पेरणीपर्यंत थोडासा ओल होती शेतामध्ये मग पेरणी ती झाली आता सगळ्यांचे चांगले पिकवर उघून आले मग नंतर दहा बारा दिवस आला पाऊस चांगले थोडे पिक दोन दोन चार चार पानावरती आले मग मध्ये आता सगळं गायब झाला पाऊस तर असं दुपारच्या वेळी ऊन पडायचं ना खूप सार तर मग अस चकल्यासारखे दिसायचे हे पिक सगळे आता सोयाबीन मूग तूर असं म्हणजे आमच्या इथं म्हणजे भरपूर आहे असं थोडं थोडं पेरलेलं सगळं आणि मग आता काल परवा पण छान पाऊस पडला थोडासा पेंड ला पेंडता म्हणजे कसं आपण शेतात वगैरे असं चालल होत ना तर आपल्या पायाला चून येण्या असा मग आ सगळीक खप हिरवं हिरवं झालंय आता मी तुम्हाला इथूनच बोलते थोडंस सोयाबीनच्या शेतामधूनच तर सगळीकडे सगळी हिरवळ झाली छान हा थोडस मधे रेंज येत नाही नवं घरामध्ये बस ल्यावर तर म्हणू थोडस असं थोडं बाहेरील थोडा वाऱ्याचा आवाज येतोय पण आता मध्ये पण रेंज येत नाही ना. तेच्यामुळ मंग थोडस तर आता सगळीकड खूप छान झालंय आसं म्हणजे आजून आज पण पावसाचं थोडस वातावरण झालं होतं पण तशी तर शक्यता कमी चं हे थोडा गारवा वगैरे झालाय चालू आता थोडा.
आमच्या इथ तसं आमच्या इथ कालपासून सुरू झाला पाऊस.
हा इकड नाही थोडासा हां थोडसाच आला होता एवढा काही नाही तसं आज सगळा म्हणजे वापसा झाला. म्हणजे आज खुरपायला वगैरे येय लागलं. ते खुरपणी वगैरे माहित नसेल मग? तुमाली येत अ शहरातल्या माणसांना माहितीये का? हां.
आसं वर्षातून एकदा दोनदा गावी जातो ना त्यावेेळेस आम्ही तिकडे आमच्या इकडे शेतात जातो ना मग त्यावेळेस बघतो आम्ही.
हा, हा, हा ते आता जास्त काही असं सध्यातरी असं तणनाशक वगैरेच फवारतात. पण ते असं बारीक सारीक आपल्याला खाण्यासाठी अस तं ना मूग वगैरे तूर मग तेला कसं थोडस मध्येच अ फवारणी करतात असं आणि थोडस तं मग ते खुरप्यानी गवत थोडस काढून घेतात आसं. ओढून
अच्छा
ते हा छान येतं ना मग तेला थोडस खुरपल्यावर वगैरे आजून जोमदार दिसत ते तेच्यामुळ मंग हा आता सध्या तरी आहे थोडस म्हणजे पावसाचं वगैरे वातावरण पिक ते व्यवस्थित आहेत सध्या तरी, आता पुढचं काय सांगता येते म्हणजे इकडं कसं आता एकाच ठिकाणी नाही आसा पाऊस आज इकडच्या थोडा भागाला पडला उद्या तिकडच्या थोडासा म्हणजे असं आता पाहुणेरावळे असतात ना आपले तर ते सांगता त आमच्याकड पडला वगैरे. म्हणजे पडतोय तसा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भागामध्ये.
हा आता जरा जरा थांबलाय, पण परत सुरू झालाय बारीकसा.
हो आणि आ ता पंचमीच्या वेळेस वगैरे असतोच ना आता थोडासा राहिल
हो.
ओके ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून.
मलाही छान वाटलं तुमच्यासोबत चालते ठीक हे ठेवते.